हॅलो.
आ. हॅलो. हा हा बोला ऐकू येते काय?
हा यालाले यालाले हा. चहा नाही. चहा पितच नाही
होय काय दुध घेताय.
दू दूध घेतो. आज काय वेळा न झाले म्हणता ते पण नको झाले. शिकरण खाल्ले. डर्क या लागल्यात. पित्त लय होतंय.
आमरसला पित्त असते भरपूर.
काय म्हणता निवांत?
निवांत. काय आता संध्याकाळी पोळ्या करायचे.
हा हा हा.
वटपौर्णिमा आत्ता उपवास आवरण आले. अं मला जर असं चातुर्मासा विषयी माहिती सांगा की.
चातुर्मासा विषय सांगू बरं.
हम
चातुर्मास आमचं कस आता या बेंद्राला लहान बेंद्राला म्हणे चातुर्मास चालू होतय हा आणि चातुर्मास म्हणजे कस अ म्हणजे एकदम असं हे सगळं सण असल्या वचे चार महिने आणि भक्ती ह भक् ते करायचं उपवास तपास हच्यात आमच परत अ ह्याचा गणपती च्या वेळेला आमचं कसक्षण आमोषा ला आम्ही म्हणजे बस तिला सोळंकर दसलक्ष लोपे असतात आमच
हो का
आणि मग ते मी सांगतो मी तुम्हाला सांगतो लोपी म्हणजे म्हणजे चातुर्मास झाले की आमच्यात कस प्रत्येकासनी कस अस बारा महि हो हासा करायला जमत नाही ज्यांना बारा महिने जमत नाही त्यांनी नाहीत हे चातुर्मास लागल्या नंतर दिवस असताना जेवायला म्हणजे भासा म्हणतो आम्ही ला हा दिवस बुडायच्या अगोदर जेवायचं प्यायचं खायचं म्हणजे करायचं रात्री काही खायच नाही आणि मग नाही तरर ते चचुर्मास ह्याच्यासाठी आमचं म्हणजे ते चार महिने आम्ही दिवस असताना वायच पाळायचं च महिने पाळायच कांदा ल खायचं नाही म्हणजे ज्यांना चालत नाही त्यांनी एक एक जण खातात एक एक जण पाळतात ज शक्यतो चातुर्मास कांदा ल खल् च
मग कांदा लसून तुम्ही भाजीत पण वापरत नाही आणि कांदा्यालासून मसाला चटणीसुद्धा त्यामध्ये वेगळी
वेगळे करतो होय आम्ही ते कांदा लसूणण घालूनण चटणी करतच नाही अ हे नव्हे तर इतकंच नव्हे तर आम्ही एक जण असं करतात की आम्ही काय मसाले वापरून करतो पण एक एक जण असं करतात की कायमचच असं लोन घालून चट्टी तयार करून ठेवतात म्हणजे मीठ देखील खात नाहीत लोनचाच उपयोग करतात हं हा आणि प्रत्येक रविवारी एकदम उपवास करायचं पार्श्वतांचं व्रत करायचं आणि कसं होतंय आता चातुर्मा चालू झाल्या झाल्याबरोबर आमच पार्श्वातांची लोपी चालू होत्या म्हणजे एक वर्त असते ते नव अ अह रविवार यतात दोन महिने ओ वाढयचे लोपे म्हणजे आठ दिवसात एक दिवस ते रविवार उपवास करायचा
हो हा उपवास मग त्यावेळी उपवासा दिवशी काय खायचं
पांढरच खायचं असं म्हणजे हे खायचं नाही त्या दिवशी म्हणजे कस आहे ज्या पदार्थाला म्हणजे त्याग क किती क म्हणजे आज त्यांचं काय ह पांढर शुभ्र त्यांचं ते हे असतंय पांढरच मग त्या दिवशी अन्न खायचं म्हणजे नुसता भाताच हे करायचं ह आ लोन घालून करायचं नाही तर मिठाच पण त्या दिवशी वर्थ म्हणजे मीठ पण खायचं नसतें आणि लोण पण खायचं नसते
हा मगे म्हणजे भात बनवते मीठ क वापरायचं नाही भहतात लोन वापरायचं
वापरायचं मग लोन अ पण एक एकजण वापरत नाही, नुसतं असं सपक भात करून तूप भात खात्यात, नाहीतर एक एक जण काय करतात अखंड निरंकार करतात. म्हणजे त्या दिवशी नुसता फळ आणि केळ दूध, दूध केळी घेतात.
हा म्हणजे दूध दुधाचा कलर दुधाचा कलर पांढरा असतो केळीचा कलर पांढरा अस
अस पांढरा असतोय हा, हा पांढरं म्हणून खायाचं, मग अशा पद्धतीनं ते वर्त करायचं, व असं नऊ रविवार येत्यात, नऊ रविवारचं
चातु म्हणजे ते चातुर्मासात असं नऊ रविवार येतात, ते नऊ रविवार करा
नऊ रविवार करायचं, एक एकदा आठ पण येत्यात. म्हणजे दोन महिन्याच ते जर हे, तसं महिना हे पुढं माग ग झालेलं असतात क नाही त्यामुळे एक रविवार वाढतंय. एक कमी होेतंय असं होतंय मग खरं कंपल्सरी नऊ आहे, आणि हे लोपीत नऊ वर्ष ओवाळा च असतंय.
नऊ वर्ष करायचं.
वर्त करायचं हे रविवार लोपीचं आणि होय आणि हेला पार्शवाताचं म्हणजे संकट आपलं जे आहे, संकट आता आम्ही कसं संकट मोचन हनुमान म्हण तो तसं आमच पार्षणात संकटला आलंही म्हणजे लई अस त्यांच हे आहे. म्हणजे प्रत्यय आलेला आहे.
हा. हा.
होय म्हणजे. त्यांनी संकट अशी. झुंज देऊनच त्यांनी ते म्हणजे त्यांचं ते सगळंच मोक्षाला गेल्यात.
हो काय हा. हा. हा.
मग ते त्यांना काल सर्प देखील संकटाच्या वेळेला अस पद्मावती. सर्प होउन त्यांच्या म्हणजे. सहायतेला उभ राहिली होती.
हो काय.
असं एवढं लोक त्यांनी तपसर्याला बसलं होतं. त्यावेळी एवढं त्यांना लोक असं हे करत होते की. त्रास देत होत. असं बसले की अंगावर काय वाटेल ते टाकायचं. असं विस्तू-विस्तू असं करून. असं हे फेकायचं होय आणि देवाची परीक्षा होती काय कुणास ठाऊक. ते त्यावेळची लोक. हे कुठला ज्ञानी. हा कुठला. हे. हे. अस नाही करायच. तेव्हा ते धर्म हा पटत नव्हत. आणि धर्म प्रबावना त्यावेळी कमी होती. म्हणजे आपल्या धर्मात. शास्त्रात. त्यावेळीला प्रचार जास्त नव्हता. मग त्या- ज्यांनी त्यांनी वाद. वाच त्याला हे केलं. त्यांनी नाही पुढं जायला लागल नई. त्यांच्या घरात संस्कार ते तेन होत. मग इतर जातीचे लोक ते त्यावेळी करू देणार नाहीत. मग आपल्याला ह्याच्यात. पण आमचे लोक पण ते हे करणार नाहीत. त्यावे दक्षा त्यांना म्हणजे. हा पोटासाठी त्यांनी किती जण हे केलं तरी सुद्धा नाही. मग त्यावेळी काय केल. आमचे कीर्तनकर. कट्ट म्हणजे न न खाता पिता त्याग करून त्यांनी म्हणजे तपशचर्या केल्यात, मग त्याचं त्यांना मोक्षालाच म्हणजे ते गेलंत.
हा एवढा हे कठीण हा एवढ्या कठीणच्यातनं परी क्षेतनं ‌ जाऊन त्यांनी मोक्षाला
मोक्ष होय मोक्ष प्राप्त झालं त्यांनासनि. मग आत्ताच कलियुगात आपल्याला तेवढं काही आमचं भाग्य नाही आणि आम्ही काही तेवढं करू शकत नाही. मग ते थोडं नाही फार तर क च फळ मिळावं म्हणून हे रविवारचं लोप हाय, जेणेकरून आ आपल्या घरातलं जरा संकटं किंवा काय पण आपली जरा अडचणी थोडंफार तर पुण्य आपल्या पदरात पडलं की थोडं हे होईल. त्या निमित्तानं तर माणसं म्हणजे वर्त करावं अस च हेच म्हणजे हे आहे, हा म्हणजे एवढं त्यांना संकट त्याला ह्याचातले त्यांनी मोक्षाला गेलेत म्हटल्यावर, त्याले किती महान असतील आपण पण- त्याग कराव म्हणजे हे सत्य घटना आहे. सत्य घटनेवरच हे त्यांनी एक- केलेलं आहे. मग जस कार्य - कराल. तेवढं जेवढ त्याग कराल, जेवढं संयम असेल जेवढं सहनशीलता-
एकूण काय उपवास -उपवास करणं म्हणजे त्याग करणं.
हा त्याग करणं. उपवास करणं म्हणजे त्याग करणं. ह. आणि ह हा मो मोन आहे मोन आहे सोधरायच मोन नाही काय, आपल्याला म्हणजे त्यांनी- पोटाच, अन्नाचं हे तिथंपर्यंत त्यांनी त्याग केला. त्यावेळी ते मिळतच- नव्हत आणि त्यानी मुळातच ते त्याग केला तपश्चरयेला हे तर काहीच नाही बाहुबली महाराज- तर अस, हे वारूळ तयार झालत त्यांना. पूर्ण असं छातीपर्यंत त्यांच्या वारूळ गेलत.
होय?
बारा वर्ष ह. लई बारा वर्ष न- खाता पिता त्यांनी तप्प केलत. बाहुबली महाराज, होय. तीर्थंकर आमचं देव. म्हणजे एकेका ह्याचं तुम्हाला हे फक्त मी पार्श्वथांचं सांगितलं- मग पुढं आणि बोलू या ते वेळ मिळाला की कधीतरी फोन करून.
दिवशी एक वेळेच जेवण त्याग करायच म्हणजे- आपल्याला अंगावरती काटा येतोय आणि यांचं बघा की बारा बारा वर्ष याने न काय- खाता पिता ‍ह्याने एवढा मोठा त्याग-
संध्याकळी कवा होतय आणि वयानी
होय, तेच सांगाय लागली की एवढा मोठा त्याग- तने न काय खातापिता बारा वर्ष राहणे. तपश्चर्या करणे- काय लोक महान असतील बघा हे आणि आपल्याला एक वेळे- त्या अन्नाचा त्याग करायच होत नाही. एक वेळ उपवास करतो आपण.
करायचं म्हणजे हे होतय.
भले आणि फराळ म्हणून काय वाटल ते-
काय वाटेल ते खातो. ते तर आमच्यात तर- काहीच नाही बटाटा नाही. होय, कांदा नाही, लसूण नाही, बटाटा नाही. हे रताळ नाहीत. कंदमूळ आम - मुळं म्हणजे, कंद म्हणजे जे जमिनीत तयार होतेय- ते काय सुुद्धा खाहायचं नाही.
चातुर्मासात तुम्ही हे कडक पाळायलाच लाग
कडक पाळायलाच लागते चातुर्मास. उपवासाच्या वेळे फळ फक्त सफरचंद- केळी, संत्री हे असं चालतय. पण ते पण काही दिवसभर नाई खायचं. कसं त्याला नेम घेतलेला असतोय ते दर्शन- देवापाशी ते म्हणजे लोपी ओवाळल्यानंतर सकाळी गेल्यानंतर दर्शन- घ्यायचं तरी पहिला करण म्हणजे आम्हाला आमच जीव आ म्हणजे आमचं सगळं शुद्ध करून घेतात. शुद्धीकरण करून घेतात त्याच्यानंतर आम्हाला ते -आ- म्हणजे कलर झाल्यानंतर
हा -हा.
आमची पूजा -पूजा पंचामृत होतय. पंचामृत झाल्यानंतर मग ते लोपीला सुरुवात करायचं म्हणल आ त्या तीर्थकारांच आर्गी बिरगी सुरुवात करायच्या अगोदर त्यांनी कसं करतात- देतात, मी सकाळी एक टाईम म्हणजे - म्हणजे कुणाला एक टाईम करायचय त्यांनी मनात म्हणायच की एकासन करून - एका सन म्हणतात. एकासन करून मी संध्याकाळी दूध केळी घेणार. असं मी व्रत करते म्हणून नमस्तू भगवंत नमस्तू भगवंत असत म्हणून दर्शन घ्यायचं.. मग ते पंडित नाहीतरी तस म्हणून त्यांनी कट असतो म्हणून आशीर्वाद देतात... मग ते ते नेमात बसलं आम्ही... मग ते नेम मोडायचं नाही मग त्यावेळी सकाळी ज्यावेळी जे बोललंय तेवढंच करायचं... एक टाइम जेवायच आणि कुठलं तरी एक धान्य खायचं... ज्या दस हा जे बोलले... तेच खायचं दुसरं तुसरं खायचं नाही आणि संध्याकाळी दूध केिली घ्यायचं नाहीतर मी फळ आणि.... दूध घेणार उपवास करणार म्हणायचं पाया.... पडायच नाही तर जर काहीच घेणार नाही म्हटलं नुसत पाणी घेऊन... उपवास करणार म्हणून असं हे करायचं हा... असं हे असते मग... हा हे एक पार्श्वातांचे तीर्थक करांजी एक माहिती आणि परत तुम्हाला आणि कधीतरी कॉल केल तर सांग... ते आणि हा ह आणि का... चहा पिऊन झालं...
हा चहा झाला लगेच कॉल करू का परत...
हा चालते चालते करा करा...